हॅलो.
हॅलो.
हा आवाज यालाय काय?
हा आला आला आता, बोला की काय म्हणताय?
ह् काय करालाय?
काय नाही बघा निवांत बसलोया, आज सगळं काम आवरले लवकर.
हा हा.
हम्म बालसंग खेळत बसलोया.
हा हा, लइट गेली काय हाय?
काय म्हणला?
लाईट गेली काय आहे अजून?
लाईट तर साडेसातला जात्या, अजून तर हाय.
हा हा, पऊस हाय तिकडं?
पऊस आता चालू आहे बघा, झिरमाठ. जास्त नाही एकदम थोडा चालू हाय, हम्म.
हम्
काय मग आनिक
बा उगवून तर आलं की नाय पेरणी केलेलं
होय आलंय की व्यवस्थित जरा शेंगाचं झालं नव्हतं त जाऊन टोकून आलो परवा दिशी आता येईल आता त्याला पण आठ दिवस जाते तो उगवून यायला
हा हा
हम्म तरी आलंय बऱ्यापैकी बऱ्यांचं कस होलीत पेरल्यामुळं बी असं ट्रॅक्टरच्या हेन पलं गेलेऊन आलेलं नाही आता डबल ठोक चाल सगळ्यांची प्रत्येकाच
डबल करायला लागते मग
हा डबल टोकून घ्यायला लागत ज तो गोल नाही तथ म तर मग पीक कस येणार असं नाही का
हा हा तिकडे उघून आले का नाही त्याच्यासाठी बघायला लागणार नाही हॅलो
आवाज
काय बोलला
त्यामुळ आवाज येईना असे म्हणले
हा हा
हॅलो
आवाज यायलाय काय
हा येतोय येतोय बोला तुम्ही बोला
हा हा आणि काय म्हणताय मग काय विशेष
विशेष असतं काही नाही बघा निवांत खायचं प्यायचं झोपायचं उठायचं करायचं खायचं
हा दुसरं काय काम असते तेच काम असत
खरंच काम आहे दुसरं काय नाही
दिवसभर नुसतं करायचं खायचं धुऊन ठेवायचं हेच चालू असतं
अ सकाळी उठल्यापासून तरी हात चालू असतय म सकाळच बारा एक वाजेपर्यंत आवरतय मध्ये गॅप पडतो आणि पुन्हा संध्याकाळच दहा वाजता सहा वाजल्यापासून हात चालू नाही तरी चार वाजताच उठून आवरायला लागते झाड लोटून मला सांगतो झडून काढायचं म्हणजे हि कपड्यांच्या घड्या मारायच्या व्यवस्थित ठेवायचे कपडे बाळाचावरायचं तिला खायला चारायचं पुण चहा करून द्यायचं सगळ्यासनी चहाची भांडी घासायची
आणि मग तिथन स्वयंपाक
तिथंन पुढं स्वयंपाक स्वयंपाक झाला की पुन्हा मग जेवलेली भांडी सगळी गोळा करायची चगट्टा आवयचा भांडी वाचून ठेवायची हिला चारायचं काहीतर खायला आणि हिला झोपवायची आणि मग आपण झोपायचं
तुम भांडी देऊन आवरूपर्यंत काही किचन मधला आवरत नाही काही नाही
हम् पण संध्याकाळचं किचन क्लीन करून ठेवलं तरच भारी वाटतं या
म्हणजे सकाळची गडबड होत नाही ना आपली मग नाहीतर सकाळी आणि मग सगळं पुस्तक करत बसायला पाहिजे
होय डबल करा असं होतं या
त्या त्या वेळेला करून ठेवलं की कस स्वच्छ पण होतय आणि सकाळी काय नुस तं जरा अस पुसून घेतलं की स्वयंपाकाला लावायला चालतय नाही.
हो, ते पण आहेच कि हम्. आणि काय चाललंय तुझं? तब्येत वगैरे ठीक आहे? काय म्हणलं?
ह हाय बघा, रानात ते सगळ शेंगच लावलाय काय म्हटलं?
शेंगा नाही, सोयाबीन हाय, मक्का हाय आपले कडधान्य सगळे आहेत. पुन्हा राजीगर असत्यात ते टाकल्यात ते टाकले. मेथीची भाजी जरा टाकली. हं?
कडधान्य पण लावलाय काय म्हटलं?
होय होय कडधाण्य पण म्हंटल पंचाळू, मूग पुन्हा तुरी टाकले त्या. काळ पावता टाकल्या.
वीकायला कसं देताय?
विकायला ते काय माझ्याकडे नसतेया आणि त्यात मी लय लक्ष देत नाही. पेरून, काढून, मळून घेण्यापर्यंतच आपलं काम असतं. आणि कसलं कडदाण्य हे मळायला येत नाही ना. ते बडवून काढायला लागतय, मग ते तसलं काम आमच्या सासूबाई संभाळतात. तसल्याकडें मला म्हणजे लय लक्ष देऊन देत नाही आता त्यांनी बाहेर गेलेत म्हणताना मी स्वतः हुन केेलेया. नाही तरं त्यांनी घरात असलं की, माझ म्हणजे मी काय नाही करत मी माझं घरातलंच नसत
हा हा रानातन सगळ हा हा रानातलं सगळं मग सासूबाई बघतात काय?
हा त्यांच त्यांनी बघत्यात त्यामुळे लाई टेन्शन नाही घ्यायचं. डाळी डुळी सगळं करून वाळवून, उन्हाळ्याचं सगळं करून सगळं व्यवस्थित ठेवून असतंय त्यांचं काम.
हम् हं.
म्हणजे तेन त्यांनी असलं की, आपल्याला रानात जायची गरज लागत नाही एवढं मात्र खरय. आता पण सांगितलंय पेरून घे नुसतं, मी येतोय पुुढल्या महिन्यात.
हा.
बांगलनी, कुरपणी काय करत बसू नको माझं मी आल्यावर माझं मी बघतो, म्हणून सांगितलंय. तर वर काय असेल ते अस ये उदी किती यायचं तेवढं तण.
काय जरा सवय हाय मग ते बघितलं की हेवते न तसच कस ठेवायचं असं वाटते.
हो ते पण आहे कि
तरी म सगळं म्हणजे स्वच्छ असतंय सगळं स्वच्छता करायला लागत्या. रानातलं घर असल्यामुंळ क नाही गवत हे बांधवणी आल्यालं सगळं काढून घ्यायला लागते नाही तरिती वाते
हो ते रानात घर असलं कि त्याची एक भीती लई साप हे ते.
लय स्वच्छता ठेवायला लागते, घरा पुुढं घरामागं.
होय आपण, हम् आमच पण तसच होतंय. तर मग ते स्वच्छता करायचं काम काय सगळं सासूबंच्याकडे असते मी काय बघत नाही.
हम्. मी पण नसते एवढं बघत, पण आता आ बघायला लागतच. त्या पण ना किती करून करून करणार असं नाही का? हॅलो? हॅलो? हॅलो? ए, हॅलो?
हॅलो.
हा. आत्ता आला आवाज. आवाजाला काय झालंय?
हा. ते मधे जरा रेंज प्रॉब्लेममुळे हे व्हायला लागलय.
हम् हम्म. तरी म्हटलं काय झालं? अचानकच बंद झाला आवाज.
ह मग बाजार पण कधी असतोय?
आमच्याकडे बाजार असतो सोमवार, गुरुवार.
गावात जाऊन आणाव लागत.
हम्म. गावातूनच.
हम्म. तुम्ही जाताय काय? घरातले आणून देतात.
मी नाही जात. घरात सगळं पोत असतय. माझं- करायचं काम. सांगेल ते सगळं आणून ठेवतात.
बाहेरची कामं काय आपल्याकडे जास नसतात काही नाही.
हम्म. काय सगळं करूनच घरात फक्त झालंय. बाकी काय नाही टेन्शन. सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही जाता बाजारला?
नाही नाही. मी पण काय कधी गेले नाही बाजारला.
आमच्यात कसं? गावात बाजार नसतोया. आमची सगळे तासगावला जाऊन-
म्हणजे, सिटीतच जाऊन आणाय लागतोय आपल्या ह्याच्यात. का? तर गावचा बाजार कधी भरतच नाही ना.
ह. तिथं- गेले आपल्याला दररोजच बाजार असल्यागत दररोज तिथं माळ असं असतय ना?
हम् ह.
कान दुखायलाय.
तो आठवड्यातन दोन वेळा असतो -
हम् ह. जर तस काय असत फक्त मे असं म्हणजे- वार दिलेत म्हणून असते. आठवड्यातलं दोन वार दिलेत नेमून. पण दररोजच बाजार भरलेलाच असतोय. असं असतंय.
मी पण कधी जात नाही मिस्टर करतोय त्यांच त्यांनी आणून देतात. हो.
हम्. आपण नुसत करून घालायचं त्यांचा ते आणून देतात.
मुंबई ते जायला लागत नाही.
हम. टेन्शन पण नाही काहीच नाही. त्यांना पाहिजे त घेऊन या. आम्ही करून घालतो. मी तर असच म्हणते. तुम्हाला काय पाहिजे ते आणा. करून घालायच काम माझं मला काही सांगू नका. आणि सांगायच तर काय? आपल्याला सांगा म्हणलं की आपल्या बायकांच कसं असतय? सगळं- पाहिजे असतया.
ते आणा, ते आणा असं होतय नाही? मग कस मग केल्यावर भाजी म ही - का केलियास? ती का केलियास? असं करतात. त्यापेक्षा तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन या म्हणायचं- करायल ते.
आणि ते पण नाही. आता भाज्या तुम्हाला माहिती आहे. हो किती महागलेल्या. एक भाजी घ्यायची म्हणजे- शंभर रुपये जाते ति. एक कोथिंबीर आणि भाजीची प कुठली तर भाजी एक- किलो घ्यायचे म्हटली की शंभर रुपयेची नोट जाते त्याला.
हम्म. आणि आता पण पावसाचे हे नलय हेच होणार आहे
आता मेथीची पेंडी तेन म्हणा की वीस वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपे पेंडी ग ना
हम्म
ह् ब हा हा ठीक आहे